हॅलो.
हॅलो.
हा बोला.
हा तुम्ही काय म्हणाल तर
अरे ते नाना म्हणून होते ते त्या छन्नीचे वडील का काय असं म्हणले मी
हो हो होय.
हा.
तिचे वडील ते आता ते या ड्रावला राहतात त्यांनी सगळेजणच याड्रावला शिफ्ट झाला त्यांना द वगैरे त्यांनी सगळेच याड्रावला गेलेत.
अच्छा घर बांध ना त्यांनी तिथे
हो घर बांधलं त्यांनी
हा हा.
तुमचा तर एक टास्क कमप्लीट झाला का?
नाही मला अजून परत पाच कॉलची रिक्वायरी आली एम
रिक्वायरी आली का?
हम्म.
हा हा ह.
बोला मग अजून काय विचारायचं असेल तर विचारा
आता म्हणजे तुम्हाला पाच न मिनटास का आलेय का आता
हो हो.
आणि
आणि नाही. मग तर लावायचं का?
काय म्हणलं?
आता लावायचा कॉल कुणाला तरी बघून असच.
होय तेवढं तर घरबसल्या करायलाच पाहिजे थोडा
होय खरं. पण हे कॉलिंगचे टास्क नको असे म्हणजे आधी जे होते ना कहाणी वगैरे
हा.
तस ठीक आहे किंवा काहीही असे प्रश्न विचारले तरी उत्तर
ते इझी होते माझ्या बहिणीला पण मी ते सोडवायला मदत करायची म्हणजे मी ति होते ना ते्हा
हा. असे काही प्रश्न विचारले तरी पण चाल त म्हणजे समाजशास्त्राचे अर्थशास्त्राचे हा असंही पण विचारलं तर चालत हा ते काय सर्च करून करू शकतो ना ते
हो
हे कॉलचं म्हणजे कसं लोकना बोलायला खूप रिक्वेस्ट करावी लागते ते म्हणजे आता टास्क काही खूप लोकांचे झालेत ना तर असं मण त्या बोलायला तयार नाही होत आहेत
हो तर मी किती व्यक्तींना कॉल लावलेला तसा अजून
तर मी तर मराठी आणि ग गुजराती टास्क कंप्लीट केला म्हणजे मी कितीतरी व्यक्तींना कॉल केले
त्यातले खूप फेल पण जातात कॉल म्हणजे आता तुम्हाला जस सुरुवातीचा एक कॉल केेला
माझा पहिलाच कॉल फेल गे गेलाय
हा म्हणजे फेल पण जातात त्यातल्या म्हणजे आता तीस कॉल समजा मी केलेत ना तर त्यातले पाच स तर फेलच गेलेत असं
हां अ होो ते नुसर नंबर टाकले काय नंबर टाकून ते बॅक आल्यावर ते ऑटोमॅटिक तुमचा कॉल
म्हणजे ऑलरेडी कंट म्हणजे हे झालंय असं येत ते कमप्लटेड
हा तेच की आहे मग आता म्हणझे जे पाच तच क त्यातला पहिला कॉल गेला आहे च उता कॉल लावलाय तुम्हाला मी
हा
अजून एक कॉल राहतो मग माझा
हा होा मग मी एक करते मग तुम्ही एक करा मग मग बघा तुम्हाला अजून किती तास घेतात मग मी तुम्हाला मुलगीचा नंबर देते तुम्ही तिला पाच करा जर परत पाच आले तर म्हणजे आजच करा असं नाही उद्या करा
हा हा चालत तेी
हा आणि तुमच्या बहिणीला पण करा ना पाच मग
हो आता तिच्या ऑलरेडी दोन झालेत ना
काय
म्हणजे आता ह्या टास्क मध्ये मी तिला दोन खेळते एक मध्ये झिरो फेल केला आणि एक
अजून तुम्ही तीन चार कॉल तिला करू शकता म्हणजे
हम्
हं मग तुमच्या कोण कॉलेजच्या वगैरे मैत्रिणी आहेत की नाही तुमच्या कॉन्टॅक्टमध्येध्ये
आहेत पण पण आमच्या कॉलेजमध्ये असं का नव्हतं ना कार्य
नाही असं नव्हतच हे आता आले पण कॉन्टॅक्ट मध्ये असंच
असतील आहेत की
मण सगळ्यांचे लग्न झाले की कोणी सिंगल आहेजं
नाही नाही सिंगल भरपूर आहेत
हा
बहुतेक मी तुमच्या बहिणीची इच्छा आहे हो
हो हो
त आता तुमच्या बहिणीला किती एज लागल्या
चचास
हा मग मला पण आत्ता परवा चोवीस लागलाय
हा मग मी पण पंचवीस वर्षाचीच म्हज अस सर्स जस्टप एप्रिल म मला सव्वीस लागलेय म्हणजे पंचवीस पूर्ण झालीत
म्हणजे आता सत्तावीस लागलं का
नाही नाही सव्वीस लागून मला दोन महिने झाले फक्त
हा हा हा
हो
म्हणजे तुम्ही आमच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठे आहे ह ह तुमचं लग्न किती साली झालं
दोन हजार बावीस ला
हा मुलाकडं काय तुमच्याकडें होतं
मुलाकडं होतं गावीला असतं आमच्याकडे लग्न मुलाकडच असतं म्हणजे मुलींकडे नसतं
ते एक चांगला आहे तुमचं
का तुमच्याकडे असतं का मुला
आमच्याकडडे मुलीकडच असतात की लग्न
हो
हम्म
काय माहिती माहती का
काय म्हणलं
इतकं काय माहिती नाही म्हणजे तुमच्यातलं काय पद्धत मला
हां हां आणि त
लग्न इकडेच झालं होतं ना
नाही तिजा नाही नाही मुलाकडे नाही झालं तिच्या आईने लग्न करून दिलं त्यािच्या बहिणी बहिणीची एक इथं आमच्या इथं कोल्हापूरला दिलेय कोल्हापूरला नाही कोल्हापूर म्हणून एक गाव आहे
हा
तथ दिलंय त्या दोन्ही महि महिनच लगन तच्या आईनेच करून दिलं तिथं हा म्हणजे त ज्या ते आम्ही ना तर माहेर पण तिथच ना
हा
तिच्या्या आईनच करून दिलं दोघींच्या लग्न एक सोबत झालेय आ हा मग तिच्या्या आईनेच करून दिले इकड एक राहत्या आणि ती आम्ही नाही अशी दो
हा हा ह इक तिकडे ती लंबू असेल ना
हा तीचकीी लंबूथ कोौल्हापूरला आहे
हम् हम हम् मग अजून काय आठवणी तिथल्या रामनगर मधल्या
एवढं का आता पूर्णच चेंज झालंय रामनगर
हम्म सगळ्यांनी घर बांधले मंदिर
हा हो आणि ते तिकड प आता जागा वगैरे मोकळी होतीता ते सगळं भिंच बांधून पॅक केलो पण तिथनच फिरायच ना मोठ्या रस्त्याला जाण्याला
तुमच्या सगळ्यांच्या गाड्या वगैरे पण तिथेच असायच्या नाही
हा. आता तिथं भिंत बांधल्या ती जागा कोणाच्या वेगळ्यांची आहे ना.
हो हो परण त आता मंदिरासाठी थोडी आरती दिली आहे ना त्यािने
हा हो दिले दिले त्यांनी दिलेत का पहिल्यापासून मिळाले हे का माहिती नाही.
नाही हे काय त्यांनी दिलेत आरतीती हॉल बांधायला
दिलेय का?
हम्म.
हा हा मागच इकड मंदिर आहे ना म्हणे. मंदिरच्या शेजारीच मंदिर बांधले आणि त्याच्या फुढं हॉल आहे आणि त्याच्या पुढची जी जागा आहे ती रिकामी आहे आणि त्याच्या शेजारी छोटं मंदिर होतं ना ते अजून आहेत कि तिथं.
हो आहे की
हा.
ते मंदिराच्या सगळ्याच आवतीभोवती भिंतच बांधली.
हा नाही छोट्या भिंती केल्यात ना.
हा.
हम. माझं पण एवढं लक्षण म्हणजे आता मी काका एक्सपायर लते ना तेव्हा आलते. ते काही एवढं लक्षच जात नाही ते एवढं. पहिल्या सारकार तर काय राहिलंच नाही पहिलं तर चीनचा फोडायला वगैरे जायचं.
हा हो आम्ही पण यायचो तिथं कधी कधी
त्यांनी चिंता द्यायची ते फोडून
हा आता नाहीत. होडते
असं नाही. होय बंद केलं वाटत त्यानी उरसाला जा उरसामध्ये स्टॉल असतो ना त्यांचा
हो. आ का ते तर सगळं गारमेंटची जास्त काम आहेत आणि तेच करतात बायका घरात बसले.
हा व कॉलर तुमच्या तुमची बहिणी कुठल्या गावची
आमच्याच गावचे आहे पाटण साईडचे
हो.
हम्म म्हणजे पाटण तालुका आहे ना मोठा तिथं खूप गाव आहेत म्हणजे
माहित आहे इथं जिथं मी राहतो हा इथं पण पाटणची लोकं आहेत.
कुठे?
अंकल कुपमध्येध्ये
कोण आहे कोणतं गाव त्यांचं
त्यांचं गाव पाटणच हो म्हणजे त्यांचं माहेर आहे ते हेच असं. मध्ये म एके दिवशी बोलले आमचं गाव पाटण कडाच्या पुढं त्यामुळे मला ते लक्षात आलं.
नाही पण पाटणमध्ये पण खूप गाव आहेत ना त्यामुळे म्हणलं एक्झॅक्ट कुठलं गाव
ते काय माहित नाही पण असतील लहान लहान गावं
हा खूप आहेत खूप लहान लहान गाव
म हा बोला ना.
मग अजून तिथे कारखाना होता ना तिथे चिककूची झाडं होती.
हा तिथं पण आता खोल्या दिल्यात त घडणे आणिंत मेडिकल स्टोअर
पण बंद केलं आणि मोठं मेरिकस करतगे हो
हा मेडिकल स्टोर ट आपलं
नाही् बरं झालं त्यानं टाकलं लवकर डिस्सिजर घेतला कारण आता कारखाने बंद व्हायला आलेत खूप
हम् बंदच पाहिजत थोडं ते ऑटो लहून यायलात ना त्यामुळे
हां
कम ठ भा्हालेेत
आम्ही पण आमचं घर बांधायच्या वेळेला तिथेच होतो राहायला
हो का म्हणजे त्या इथ इथ ह्यांच्याच असतोय
ते चिकिकूचे झाड अस ते
हा हा तुमचा भाऊ काय करतो आता
त्याच इंजिनिअरिंग झालंय म्हणजे डिप्लोमा झालाय त्याचा तो जॉब करतो तो आणि त्याची बायको बायकोचं पण त्याच्या फार्मसी झाले ना ती पण जॉब करते म्हणजे
इथलकरणजीत काय असं वेगं आहे
नाही नाही तर मी तुम्हाला कॉल करते दहा मिनट झाले तुमचे
थांमाकी अजून होऊ दे
हे दहा
आत्ताश दहा दहा एकोणीस झाले
हा मग ते असं जास्त झालं की आपप क कटकवतो ना कल हा
काम
ते तिचं फार्मसिस्ट झालंय ते कराडमध्येध्ये आहे ना माझ्या भावाची नोकरी म्हणजे कराड साइडला तिकड गाव आहे एक सांगलीच तिकडे तिथे असतात ती दोघं
सांगलीत हॅलो सांगलीत असतात का म्हणल
नाही नाही सांगलीच्या आणि कराडच्या मध्ये एक गाव आहे कुठलं तरी तिकडे असतात
हा हा दोघ जण पण तिथेच राहतात का
हो हो मग आता ते त्याच काम तिकडे म्हणल्यावर
होय तिकडेच राह मम्मी पप्पा इथे राहतात का
हो मम्मी पप्पा इ सर त्यांच्या मध्ये राहतात अकरा झाले
हो थांबा घे आता साठ सेकंड झाल्यावर कटच होत एक मिनिट म्हणजे ऑटोमॅटिक कट होतं
बर ठीक आहे मग कट झाल्यानंतर ना मी तुम्हाला करू का कॉल
हा कराच
हम्म. त काय?
आणि काय नाही बघा हॅलो आणि काय नाही.
हम्. मग तुमचा भाव किती वला आहे शिक्षक तो पण चुकतोय का?
हो आता त ट्वेल्थ कमप्लीट झाले.
हम् हम्.
आता तो आयटीएल ला घेतलेला आता एक्झाम वगैरे मग झाली.
हा हा.